हॅलो
हा बोला, काय नाही बसलोय.
काय करत.
तसंच बसलोय.
हम्म हम हम्.
काय नाही. चहा, नाष्टा झाला.
कसला पाण्याचा आवाज यायला एवढा!
हा.
काय झाला?
रोजच रुटिंग आहे.
पाण्याचा आवाज यायलाय म्हंटलं मी.
धुवालोय होय. भांडी धुवाले.
हा हा हा
आणि काय मग काय करायलाय?
मी धुवालोय भाडी.
ह हा हा होय, मग कुठ गेलेलास फिरायला स्टेटस बघितलेत तुझं?
फिरायला गेलतो कि,
कुठ?
हमम
हम्म हम्म हम् कुठं गेलेला?
चनाई ला.
होय, कधी गेलेलास मग?
चारग झालंय काय
हम्म
आठवडा झाला आठवडा. काय?
हा हा कुणासोबत गेलेलास? कुणासोबत गेलेला?
पप्पा सोबत.
हम्म हम्म हम्